हा चालव!
हा! तिला लावाले तिला फोन लागल नास त्याचा कॉल पूर्ण झालाय म्हणून आले.
यायले व्हय.
ह
कुणाला फोन लावलेला?
ते नीलफर म्हणून तिला सोबत पादी फोन लावत होत ति तिला
हा ह
कॉलच लागण बाहेर उभारले.
हम्म म्हणून ने नेटल त्याला
हम्म आता घरात येत नाही.
मग ते आत्ता मला बोलताना ऐकायला झाले नाही काय आत्ता ऐकायला आले स्पष्ट
हम्म. आ पोटात दुखायलाय, आता हे एक कॉल कर ते निलफरला आणि परत कॉल लावतो बघूया तिला लागतेय का?
हा
दहा मिनिटं बोलायचंय.
हा ते असू दे. मी काय सांगललंय ऐक घे मी माप गाडीवर बोलते दहा मिनटं नाही तासवर बोलतो.
हा
अ माझ्यापेक्षा लही प्रश्न आहे तेवढं उत्तर दे?
हा
अ ह्याचा ते काल भेटली त क तिला कणी तिला एक मेसेज टाकून सोड तुझ्याकडे आणि कुणा नंबर असली तर मला जरा सेंड कर म्हणा तो
तिच्या्याकडच कुणाचं नाही आहे ते ग वर्गातली तीन चार मुलं आहेत म्हण त्यांच्यासोबत ते बोलणार आहे ती सोडली किंवा आणि दुसरं कोण नाही आहे. तिच्या्याकड ती मला म्हणाल ती मग तिला म्हटलं आमच्या मम्मीचच राहिलंय मम्मी सोबत बोल म्हणून
हा हा मग त्या कॉलेज कॉलेजची कोण मुलं आहे त्यांच्या सग पण बोलात राहिले ना व
हा त्यांच्यासोबत बोलणार आहे त
मग ते कवा्हा पण तू बोल म्हणूनस त्यांच्या म्हणा आमच्या बोल मजार र राहिले
नाही संध्याकाळचाच टाइम म्हट त्याथे दिवसभर अभ्यास करत हलत नाही जागा असण डबात्यान सगळे घेऊन बसत्यात तिथे.
हम् हम
एमपीएसी यूपीएसी कराला ती
मग तिला तिथं कॉलेजमध्येध्ये का नाही ती दिवसभर करताय का नाही मग संध्याकाळी आल्या घरात जरा बोलालीच नाही.
आता इथ ना का माही ते त्यांच्यासोबत बोलून घेणार पहिला
हा
मग तुला करणार त्यांच झाल्यावरन
मग ते ते आता कॉलेजची पोरात ती परत बोल बोलू शकत नाही.
नाही एका ह्याला पाचच कॉल लागतात.
एका पोरानी म्हणजे त्याता किती पोर आहे त्यांच्यात
हा एका नंबरला पाचच कॉल लावू शकतोय.
हम्म हम्
मग तेी तिघं चौघ जण आहेत मग पाच एक पाच पंधरा पाच एक पंधरा वीस कॉल होतात तिचं त्यांच्यासोबत
मा आणि दहा राहतात
हम्म हम्म मग ते राहिल्याला मग आपल्या सांगड का वेळ मिळत होय
हम्म तोपर्यंत पूर्ण होते आपल्याला तिनही लोफर आहे तीनही के चाल तुझ्या आता सव्वीस झाल्यात सत्तावीस अठ्ठावी कोणी तीस तुझं चार कॉल राहिलाच नसता आता हे चौथ्यातला पण एक कॉल चालू आहेता तीनच कॉल राहिलात तुझं
मग म मला मीच करतो मी तुला पाच कॉल
पाच नाही तीनच होत्या तुझ
मी काय म्हणात एका व्यक्तीला पाच कॉल करायला चालतत
हम
राहिले चार मग आता चारही पण कॉल तुलाच केल तर
चालते की
म कशाला गावचं उघडकंडावल्याच आपल्या घरात असून मग झालं असतं आज पूर्ण होऊुस झालं असत
हा बोलाल न का तेवढं दुसऱ्यांच्या सोत बोलते तुझ्यासग काय बोलायचं जेवलीस काय खाल्लीच काय नऊ आली म्हणजी
सरळ म्हणायचं तू सरळ त्या ना मी जेवाण करतो
जी म्हजे नऊ आली नऊ गेली गाडी खाली
मी दिवसभर तुला बडबडत तेवढे ह्याच्यात बडबड तर होऊन जात
हम्
दिवस बरोर खंडे बरोर बोलून घेतो माझ्यासग हा म्हणते सगळं म्हणते
ना
हम् हलो काय त्या गाडीखाली गेलो
दर हॅलो म दर ती माग माग चालली
हम जाऊ तिला काय काम आहे
कर भाकरी कर गरम गरम भजी कर मग आत येतो खायला
हा चालतय की भाजी भाजी मी नुसता खायर करणार नाही मी भा स खार करणार नाही एवढं काय चांग लागत नाहीे
तू खाऊ नको आम्ही खातो की भाकरी करून ठेव.
हम् भाकरी कराार लागलो भजी पण लगेच करणार.
लगेच कर
हम्म
हो आणि माझा अभ्यास पण तेवढा कर.
हा मी लिहतो मी अभ्यास करतो कॉलेजला पण मीच जातो. परीक्षा तेवढं तु देी्
हां एक
परीक्षा तेवढं तू दे कुठे गेले ते.
वळद
हम्म
काम करायला तथ बोलत काय?
भाकरी कर नंतर चालतेय
चालते वि त्या्याला काय
म्हणजे आवा
आवाज आल्याशी मतलब ते रेकॉर्डिंग दुसरं करायचं ट्रान्स्क्रिप्शनच त्याच्यात चालत नाही
नाही ह्याला पण चालत नाही मालतस तू.
नाही ह्याला खुठदी म्हटल हो ते ट्रान्स्क्रिप्शन ते?
कताबून
काय
ह मला का बोलता माझ नड रत दाबून बोलू नकोस तिककडं खोलचाला बोलू नकोसिककडं?
आणि मग समरस्याच ऐकायला यायला नको काय तू तिकडनं बोलाल्यावर. आधीच तचा आवाज येन झाला तर आता तुझच पहिल्यांदा आवाज एवढा क्लिअर ऐकूयाला ह्याच्यावर.
खरं मग त्यां दहा कॉल माझ्या सांगित गली असते तर माझं पूर्ण झालं अस बिरकामात गाव.
खरं माझं तीस पूर्ण झालंय मला कॉल कस काय लागालय काय माहित मी ट्राय करायच करायचं म्हणून लावलय माझ टास्क? पूर्ण झालंय मला पैसे पण आलेत.
अरे भा प्रिमग आता म माल का आता
पूर्ण झाल्यानंतर हे होत नाही कॉल लागत नाही.
हा
खरं मन लागालय.
ती पण रंजना पाटील ही पण रंजना पाट्टील.
हा असं म्हण नको फोन चालूय का बस.
हम्म असं तर नाव एक असलं तर त्याला काय करावं.
ग्रँ म ग्रँड मदर ग्रँड फादर दोन वेळा लिहा.
कशाात
हम् पुुर्गीले विचारला.
क ही वय मग मला चालते विचारयला ते चालत नाही मी त्याला हाकडून लाव. आणि हि तिथनं उत्तर सांग! हय काय उघडं आहे. कुठ गलेरती हह दीदी कुठे कन रे. येस
चुलीत गेला चुलीत
हठ
सुनीत गेल्या सुनीत
अगं इथ आं
चुलखावा काढल्यासेतली
काढून झाला तर जमाना काढून टाकल तिकडे कशाला गोष्टी
आणि मग हि लाकडा आहेत की अजून
हम्म अगं ह्या फोनला काय झाले की
काय झालंय
हय चालो आहेय हय हय हा ते हिरवं चित्र येईना ग तुमला ती पुरगी बोलता येल चित्र आणि हिरव दिस ती येई ना गुगलच काय चालू
होम हा ना लावूनली गेला असेल त नाव इऐकले पोतच काय कामा आहे तुझ
चुरीपेशी बघून बसून हालाववेय
नाही इकडं आतपत्र
हा हा हा
ती पोर्ती बांधून ठेवलं ते आत काय बघाले.
मग हे कसं दहा मिनटं झालं बद पडतंय आपल्या मनां.
नाही आपण बंद करायचं
करायचं मग आता किती मिनिटं झालीस.
आता सात अठ्ठावन्न
सात अठ्ठावन्न कितीला दिलतीस मला
शेन्यला
हा हा बरोबर टायमिंगला दिल तसई लावून
मग
हम्म हम् एक दोन चढवू देत बस मग तव्यात भेंडी भाजू का नको आता भजी करणार हाय
माता कशाला उदेशलाच करके डब्याला
मी आता भाकरी झाले की चोडा फोून टाकून ठेणार आहे तू हर हर पा पहिला मोकळा त्यावर भा घेून घेलोय मग आता चिवडा फढून टाकणार आहे आणि मग ते भजी करणार आणि लगेच कारल पण भाजून घेणार आहे त्यात मग कोरटशाला काय करू
पाप्पाला डालीची आमटी
वांग नाही आणलं वांग आता किलोवर वांगी खऊन वयता काय
मी वांग्याचं नाव पण काढलं नाही
मग तू काय म्हणतीित आता
डाळीची आमटी
हम्म घालतो शी डाळ शीत घालतो आणि भजी करून काढली करते जरा
हिला सकाळी आंघोळ घाटल्या आणि मातीत कशी लोळाल्या बघ तुला घालत बघ
नुसता आगं पण करते
सकाळी धुतले
ळ दुपारी झोप झालं नाही सरळ कानापाचे फोन लावून बसल्या मला बघकीी आता तथं गॅस पशी ह वाारून जा्याला
पंधरा सेकंद अजून
हम्म बर पंधरा सेकंद
हम्
काय बोलणार बोल मला आताच सांग तुला काय खायला पाहिजे काय नको
मला वय एक वडा घेऊन ये
हम् नवा उद्या चला बँकता तुच्यात सोमवार आहे मग गर्दी भरती मग काय करावं कुठल्या बँकेत जायचं सांग मला ते दोन्ही पण काम कर मी ते बांध
बँके येत थांब झाला पहिला माझा फॉर्म भरतोय सीटीच ह्याला ऍडमिशन फॉर्म भरायला नकोय त्याला पैसे किती बघायला पाहिजे त्याला पण हजार रुपये कायच रहाय म्हण
मग का भरा जायचं ते
ते घरातच भरणार आहे ऑनलाईन ते घाट मॅडम न सांगितलं कॉलेजमध्ये येऊन भरा फ्री आहे म्हणून काय फक्त ते भरायचे पैसे घेणार नाही खर फॉर्मच पैसे द्यायलाच लागणार की
मग द्यायचं किती रुपये त्याचा
ते फॉर्मच तिथं ऑनलाईन किती येईल तेवढं पे करायचं मग हेेत ना पैसे घालून स्टँडर्ड जाण्यापेक्षा घरात येतेच की मला भरायला
मी म्हणवले पाचशे रुपये जर लात असल तर मग वी रुपये इशले गेला काय वाईट आहे
मला येते की घरात भरायला आता सीटीच हे ज भरलं नव्हतं
म्हगजे चल जाणार आहे गावात ते रेणुकरच्या मला बोलवलंय ते पण होतय आणि ह्याचं पण काम होतंय हे तुझं पण म्हणून त्यासाठी म्हणालतो मग त्या बँकेत असल तर दुसऱ्या बँकेत पण चौकश करूनय येते नाही मी य तू विचारणार आणि घेऊन ज तुझ काळ
तू विचारून ये मखाड्या खात
हम्म संप
जे
हम्म